हॅलो
हा बोला की,
हॅलो
हॅलो हॅलो
हा बोला की मग ना ऐकत नव्हत झालं समिट
हा हा अ कोल्हापूरला मग अ ते महालक्ष्मी मंदिर कणी तीतन जवळ आहे का?
होय कोल्हापूरच महालक्ष्मी जवळ हाय
हा हा
चालतय ते माहेरला जातान वाटतचं हाय ना हम्म होय कोल्हापूर आमच्या हीतन तीस किलोमीटर
तुमच्या तीतन
हम्म तीस किलोमीटर सासरमधनं माहेरमधन चाळीस भर
हा
म्हणजे कोल्हापुरातन अ तिकडं माहेर चाळीस राहतया.
हम जरी आम्ही कोल्हापूरला आलो तर मग तिथनं तिकडे यायला एक अर्धा तास लागतो.
हा अर्धा तास लागतोय निवांत या कधि तरी याकी महालक्ष्मीला कसं करायचं महालक्ष्मी आणि आदमापूर पूर एकदमच करायच.
होय होय तेच
कोल्हापुरात ना पण आदमापूर तीस किलोमीटरच भरातय.
हम् हम फक्त आता सलग सुट्टी पाहिजे शाळेला
हा शाळेला सुट्टी पाहिजे आता शाळेला सुट्टी गौरीत ना नसती का
असते के लय दिवस नसतीया ओ एक -एक दिवस तेवढच शनिवार -रविवार असंच सुट्टी आल्यावर आता आत्ती आज जायच्या होत्या गावाला मावस भनि कड त्यांच्या खरं पो पौर्णिमा लागते ना, आज पौर्णिमा लागली लि नको म्हणत्या, मग आता दुसऱ्यां दुसऱ्यांच्या घरी कस
हा ते पण आहेच कर एकेकांच्या मनात वेगळं येतय
मग ते ज आताच विचारला जाणार काय झालं
हा
नाही म्हणजे पौर्णिमा लागल्या उघं नको लोकांच्या घरला
चालतंय घ्या
हम्म
तर काय झाल्यावर जाय म ज शनिवार -रविवार आला असता तरी पण चालतय
हा तेच कि तवाच बघायचं
हम्म एक दिवस
हम्म आता आमचा इकडचा बि रोळ माहिती का बिरुळ माहिती आहे तुम्हाला ऐकून हा तिथला आमचा देव आहे जमलस तर उद्या जायला पाहिजे, म्हणजे आम्ही पौर्णिमेला जातोय ना देवाला, घरचा देव हाय
घरचा देव
हा दर पौ र्णिमेला जातोय म आज लागल्या पौर्णिमा खर तर आज जायला पाहिजे होत
सासरी काय म कशानी जात्यात
हेनी हेनी गाडीवरन जातोय, आम्ही हा टू व्हीलर वरन ते पण लांब आहे दोन तास लागतय जायला होय
त्याला अस व्हेज हाय काय न नॉन व्हेज हाय?
व्हेज हाय.
हं नाही एक एक देवान येतय काय नाही नई एक एक देवान
हम्म.
आमचा कोर्स हाय का नई दोन आहेत म्हणजे अस त्या भणी भणी हाईत आणि लोळ तर जुगायला नारळ, कापूर आणि पोळ्या न्यायला लागत्यात. आणि त्या लोळ ला तिथ कोंबडीच द्यायला
व्हय प्रत्येक घरानं द्यायच काय मग?
प्रत्येकान जाईल तवा द्यायची. वर्षातन एकदा.
मग तिथ विकायल ठेवलेला असत्यात काय बाहेर.
होय असत्यात की. काय ठेवली असतय, कोणी इथन घेऊन जातंय. आम्ही आम ते लगीन झाल तवाच लगिन झाल तवा सगळी गाडी करून मोठी गेल तो फॅमिली भरुन.
हा, हा ते कुठ आल मंदिर?
झुगाय की नई त्या साईडला आलं लई लांब रहा बा आम्हाला पण ते. तिकडं कुठलं मलकापूर, बांबवड त्या साईडला राहतय तेे.
हा, हा.
तिथन पण पुढ लांब. येळवण येळवण म्हणून लागतंय. कर्नाटक हाय वाट तवा तिन
हा, हा. असेल, असेल. नाही ओ एवढं ऐक कोण माहित नाही.
हम्म तिकडं येळवण म्हणून तिकड कुठ आहे. मला पण माहित नाही बा ते मी एकदा, दोनदा जाऊन आलोय बघा तिकडं. एकदा लगीन झाल्यावर गेलतो आणि एकदा एनिव्हर्सरी दिवशी हेनी देवाला नेलत मला पाया पडायला.
हम्म हम्म
इथं बाहेर बोंबलत फिरण्यापेक्षा लोकांच्या इकड कुलस्वामीला जाऊन येऊया चल.
ह ह
म्हणून देवाला गेलतो. दिवस गेला सगळा
हा हा
मे, एप्रिल च्या अठ्ठावीस तारीख किंवा
हम्म हम्म
हॅलो
भ्याच हाय बाई हे.
तुम्हाला बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेमच आहे ओ तिथ.
हम
नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हंटलं तुम्हाला
कॉल चालू आहे नव्हं? हाय वाटतं. मी म्हटलोय कड आला वाटत किती मिनिटं झालेत. पाच मिनिटं झाले अता पाच मिनिटं राहिल्यात. असं एकसारख तु बोलाली की होतय लई जाऊदे. थांबून थांबून बो बोलायचं म्हटलं तर फुर व्हित नाही ते एकसारखाच किलेल परवडतंय ते पार
परत लय टाईम जातोय ओ
परत लय टायमिंग जातोय आणि कंटाळा येतोय मग कराय
हा
हम् आणि
भांडी पडल्यात बघा जेवलेली. भांडी
हम्म
काय म्हंटला?
माझे बी घासायची आहेत. हम दिदी आली कनी पाच वाजता तो पर्यंत माझी भांडी-कुंड आवरतय. म मी जेवणाला घातली. फोन वर बोलत बोलत केलं तरी चालतय.
हा हा
का?
चालतय की
केल्यावरन काय काय करती बघू. बोलतो म्हटली तर बोल. नाही बोलतो तु बोल म्हटली तरी पीन चल बोलतो म्हणली तर ती बोल ती नाही बोलली तर मला बोलायलाच पाहिजे.
बरबर तरी पण आपलं कॉल झाल्या मी एकदा वि विचारतो कॉल करून अनेकदा मीटिंग मध्ये कॉल उचलत्यात
नाही उचलणार बघतो. बघुया मी मॅसेज टाकतो बसतीया म्हणून मसाला हाय विचारलं मी प्या
हम्म हम्म
मूल मूल
मुल तर काय केले काय माहित, आजी जवळ होत हा टी व्ही बघायलता.
तरी अस तो तुमच्या मागी लागत नाही बा हम
नाही त्यान बघितलं नाही मी बाहेर हा बाहेर आल्यागत केलो आणि इकडं आलो मी. नाही त्याला आज शाळेला नेलं तुमि शाळेत आज जरा झाडून पुसून घ्यायचं होतं. हा नेल नव्हत आज मी मीच आज चालत गेलतो तेच बाबा पण झोपले होत ते
हम
दादा लवकर गेलीत कामावर. त्यामूळ सोडायला कोण नव्हतं, हेना कुठं उठवायचं म्हणून गेलो चालत रुमाल बांधून. दहा मिनटात तर नाय पाच मिनटात जातय
बसतोय त्यास गरम
बसतोय की
काही टेन्शन
नाही नाही तस काय नाही सवय पण पाहिजे ना वेळ वेळ देन कशी येइल काय सांगता येत नाही सवय
हम कुठं अचानक जायचं झालं काय झालं समजा त्या ठिकाणी त्याला आपण नेऊ शकत नाही असं पण असते ना मग आधी आधी कुठे त सोडून ज नवतो आता आता फक्त म्हणजे बाहेर फिराय जाताना घेऊन जातोय शाळेला शक्यतो जरा ऊन तेन अस त्यामुळे कमी केल तर न्यायचं कारण उन्हाच
मलाराय ठीक आहे आम्हाला इन्व्हिटेशन हाय काय? मग ते म मिटिंग विटंगला कुठे नाही जात त्याच क्टर लागयच थोड्या बथोर लाहते जशी करात म ला सेवे मुडली बा आम्ही हेच पाग बनल कुठेच तर त्या आधी कुठेजरी गेल तरी आलच शेजऱ्यांच जर गेली तर तिच्या पाठी जमलय अशीच हे खरये आता नाही आता राहतात निवांत जा म्हणते ते तर थंड मिळत
हा हा
ह ते बरं वाटते का काय वाटत नाही.
होय
हम् हम्म घरात
काय ते
रेंज येत नाही नव्ह आत
ह ह
हम दारात बसलोय ओ
ह एकेका आमच्या बाथरूममध्ये तसं रेंज येत नाही
हा
जर बाथरूम मध्ये गेलोय आणि कुणाचा तरी एक कॉल आलाय तर कॉल तो लागतच नाही
नाही नाही मग आमच्यात पण खालच्या घरात तसच होतंय खाली दोन खोल्या आहेत की नाही तीथं कॉल ऐकू जाय आणि आमच्या या वरच्या घरात की नाही हॉलमध्ये नाही आत तर किचन मध्ये ऐकू जातय आता किचन मधल्या खोलीत की नाही सासरे झोपल्यात किचनमध्ये मी बी जाऊन बडबडालो की त्यानी उ नॉर्मल मी दारातच येवुन बसले टेन्शन न काय माहित?
आणि तिकडं कोण आहे?
तिकडं कोण नाही तिकल कुलूप घालुन आलोय
हा हा
तिकडं कसं जास्त वावर पण नसते ना दिदी त्यांना झोपाय गेली तर आमच्यातलं कोण नसतय तिकड
हा हा
ह् ते कसं आता झाले त्यान त्याची सव
हा जेवढं मोठ तेवढं पुसायचं ते आणि झाडायचं लय
लय होते ते नव्हतं तेच बरं होतं हह लहान असले की तेवढंच आपण हं फरशी खाली नाही घालायला अजुन इथं वर आहे त्या फरशा कोबा केले म्हणते ना फरश्या घालायच्या आहेत अजुन तिथं
हा हा नाही नाही आता राहताय त्या घरात राहताय त्या घरात